हॅलो हा येतोय ना आवाज.
क्लिअर येत
हो हो ते एखाद वेळेस आहे ना म्हणजे चार वाजेपासून. अ पाच वाजेपर्यंत नेटच्या काहीतरी प्रॉब्लेम येत होता हो मग म्हटलं बघू आता संध्याकाळी म्हटलं तर ठीक आहे आता बोलून घेऊ आपण.
हो हो.
बोला काय म्हणता?
काय तरी असतात हो आवरलं सगळं. ्या पावसाचा काहीच ओ ओघ नाहीये किंवा वातावरण पण नाहीये पावसाच.
हो ना वा आणि कस आहे जंगलातले प्राणी पण शहराकडे येत आहे पाण्यासाठी
पाण्यासाठी हो. आणि कुठ तरी दिसलं तिकडे बोलायच.
हो आणि पाड्यांमध्ये पहाडी भाग. पाड्यामध्ये मग ते पाणी सुकलं जातं मग तिकडे तळे असत ना छोटे छोटे.
हो खूप तळे
तळे सुकले का मग ते.
बाहेर येत मग आपले. जंगलातन बाहेर पडता हो. आणि मग ते आपल शहरी. भागात मग येण्याचा प्रयत्न करतात मग वाघ असो, चित्ता असो. यांच्यामुळे ला लहान मुलांना आमच्या इकडच्या भागातील दुर्गम भाग हा. त्याच्यात हे ना मग पाण्याच म्हणजे खूप कमतरता असल्यामुळे
हुं तिच तर जास्त तर पण त्रास होत असल पाण्याचा कारण की आता सध्या जून चालू हुन पण झाला अर्ध्याच्या व आज अठरा तारीख आली तरी पावसाचं काही वातावरणच नई
नाही ना नाही ना असं त्रास पण आणि खूप म्हणजे सगळ्यांच्या जीवनावर परिणाम होतो
गरम वातावरण एक तरर - पुन्हा पाणी नाई
हो
क्ती मध्ये हालवून जातात सकाळी उठलं तन चालून जात उन्हाळ्यामध्ये तरी ते वाटत नाही एवढे दिवस आपण ठीके ऊन्हाळाय असा विचार करून बसलो - बनाता मग प्रा प्रा प्राणी पक्ष्यांतून पण तेच असेल ना कि आता पाऊस पडेल तेव्हा पाऊस पडेल त्यांना पण त्यांची भाषा समजत असेल ना
हो आणि शहरी भागात आल्यानंतर मग लोकांना भीती वाटते ना
हो जी लोकांना भीती वाटती आणि मग त्यांना पाणी - प्यालं नसल्या ते तरी काय करणार ते पण वळता बग तिकड रस्ता दिसेल तिकड पण मग त्यांच्यासाठी काहीतरी - असं करून ठेवायला पाहिजे की ज्यांना आहेत नाही मग ते तिथलं तिथं एखाद्या वेळेस पक्षी आले तर काही नाही वाटत पण दुसरं प्राणी आल्यानंतर मग भिती वाटते
हो वाग चितते आणि दुसरे प्राणी आले ना तर मग
कती बरेच म्हणजे बाहेर नीघायला लागले.
हो आणि मग ते आल्यानंतर मग ते कसय गावाखेड्यांमध्ये मग आश्रमशाळा वगैरे असतात, आश्रमशाळा म्हणजे प्रॉपर गावात नाहीेतात ना थोडं गावाच्या बाहेरच असते.
हो.
हो मग त्या आश्रमशाळेत. मग लहान लहान मुलं असतात, मग ते तीच्याच्या वेळेस - कधीही बाहेर पडता मुलं त्यांना काई दुसरे काम असता, म्हणजे बाहेर जायचे असेल.
लहान लेकरांला काम काही अभ्यास केला जेवण केलं कि - त्यांना असं वाटतं, की त्याला फेर फटका मारायचा - म्हणजे त्यांना ते माहिती नसतं फेर - चला मित्र ब लागला फिरून येऊ
हो आणि ते तेवढ्या परिसरात, जरी ते आश्रमशाळेच्या परिसरात. जरी ते मुल खेळता ना पण मग तीथे ना खूप भीतीदायक वा. वातावरण हा आपल्याला वाटत. ते पण ते मुलांना काय कळतं बिचाऱ्याना
त्यांना नाही कळत.
हो ना अक्षरशः लहान लहान मुलांना सुद्धा हे हिंसक प्राणी खातात, तेे पाहिलेलं आहे आपण
हो नाही नाही खरंच ते तर खूप म्हणता खूप म्हणजे जंगलात ते काय करता अ काय म्हणता त्यांना ते जंगलातले लोक येता. आणि घेऊन जातय. त्यांना पण मग ते या साईडच घेऊन जाता इथं सापडल्याला आणि दुसऱ्या साइड ला अपोजिट साईड ला नेऊन सोडता. पण मग तिथ पण कोणीतरी. राहणार तिथ पण त्यांना त्रास होणारच.
हो आणि भरपूर लोकांच असं असतं शेतातच घरं बांधलेली असतात.
हो हो.
प्राण्यांमुळे लोकांना पण भीती वाटते.
आता एक तर चुकी प्रान्यांची नाहीच, आहे मुळात चुकी कोणा ते मानवाचीच चुकी आहे. अ मानव झाडे जुनाच तर पाऊस वेळेवर पडला असता.
हो आणि अक्षरशः म्हणजे जे ना लोक खूपता झाड झाड तोडता आहे. इतके तोडता आहेत. कि अतिशय प्रमाणाच्या बाहेर काय तरी म्हणजे झाड तोडली जातात. आणि ते काही आता एक एक दोन दोन वर्ष वाढलेली झाड नाही. तीस तीस चाळी चाळीस वर्षाची जुन जी जुनी झाडं तोडतात. हो आ मला तर असं बघितल्यावर असं वाटतं. की फॉरेस्टवाल्यांना फोन करून देऊन यांच्या विरुद्ध काहीतरी कारवाई करायला लावू. म्हणजे इतके मोठे मोठं झाड हा जीव म्हणजे किती आपल्याला फळ देतो, सावली देतो, त्याच्यामुळे हवा निर्माण होते. पावसाच आगमन होत. तरी सुद्धा लोकांना अजबात किंमत नाही. की झाड असल्यामुळे किती आपल्याला फायदा आहे.
झाडांचा खूप सारा फायदा आहे कारण कि एक झाड आपल्याला किती अ तेची एनर्जी लावून देतो ते लोकांना कधी समजेल आणि काय नाही.
हो आणि आमच्या दारात लिंबाच झाड हे कोणी फांदी जरी तोडली ना तरी आम्ही तोडू नाय देत. फादीला पण हात नाही लावायचा काढिला पण नाही हा जी काढी सुकलेली काडी खाली पडेल तिच उचलायची. झाडावरची काडी सुद्धा तोडायची ची नाही आम्ही कोणालाच हात लावून देत नाही. म्हणजे एवढा जीव त्या झाडानंमध्ये आहे माझ्या
नाही नाही चांगली गोष्ट आहे ना उलट जीव झाडांमध्ये म्हणजे खरंच खूप चांगली गोष्ट
हा नाही आणि
त् अक्षरश म्हणजे मी पण एक लिंबूच झाड मी लिंबू खालेलं तेच बि हो त आणि ते लावलं आणि ते त लिंबूच एवढं मोठं झाड झालेलं आहे ना आता ते जर कोणी पण आता त्या लिंबूच्या झाडापासून आपल्याला अ लिंबूचा रस पण भेटतोय. कधी डोकं दुखल्याल पाला घेतला डोक्याला चोळला तरी डोकं राहतं. म्हणजे खूप सारे फायदे आहेत तेच्यातून पण लोकांची एक समज की काटेरी झाड दारात राहू नये.
नाही नाही हे सगळं ए ना हे सोशल मीडिया आणि हे जे वेगळवेगळ्या प्रकारचे रील येतात ना याच्यामुळे चांगल्या लोकांचे सुद्धा डोके बन
बरं हा. मंग त्यामुळं काय झालं मग ते तोडाय लागले एक एक फांदी फांदी तोडाय लागले आमचे चुलते. मग मी एका दिवशी गेले आणि म्ह ल तुम्ही कस काय तोडताय म्हणलं ते झाड माझी आठवण आहे म्हणलं ते झाड म्हणजे. झाडाचा एक जरी लिंबू तोडाय लागलं तरी ह हे कोणी झाड लावलंय? हो आमच्या पोरीन लावले म्हण तेच म्हटलं माझे वडील आई माझ्या भाच्या असतील तर आमच्या आत त्यानं लावलंय माझे भाऊ असतील तर मा त्या बहिणीनं लावलय असं त्याला म्हणजे किती बघा आपलं किती वेळा नाव निघतं त्या एका लिंबूच्या झाडामुळं. म अशा पण गोष्टी घड ता ना त्याच्यामुळे
रक्त पवित्र असत ह पवित्र जो तोडणार आहे तो असतो. हो म्हणजे त्याची विचार किती घाणेरडे असतील आपण विचार करू शकतो. याच्या मनात किती द्वेष अस झाडाला हा तोडणं म्हणजे खूप मोठं पाप आहे. आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे. झाड लावायचं पण झाड कधीच तोडायचं नाही.
आता मी सा अ सांगितलं त्यांना तोडू नका मंग तेव्हापासून त्यांनी बंद केलं. पण अक्षरशः त्याला लिंबू एवढे येत होते ना की बादली असते ना छोटी आपली स्टीलची वगैरे तेवढे पूर्ण भरू भरू तेवढे आ मी आठ आठ दिवसाला एवढे लिबुं होय की. पण त्याला तोडून तोडून द्यायला नको? पूर्ण हे करून टाकलेलं आहे.
हो आणि आपण म्हण तो काठीने झाडून दारात लावू नये, पण काटेरी झाड लोक शेतात गुलाबाची ख शेती करत बरोबर हो आणि लिंबूची पण शेती करता मग ते का शेतात चांगलं असत सन दारात का नाही?
हा हा. बघा ना शेतात चांगले, हा विकून पैसा कमवण्यासाठी चांगले आहे. आणि जेव्हा त्याच काय आहे
हा गुलाबाला पण काटे असतात, गुलाबाची पण शेती करतात, मग गुलाब तुम्ही तोडून त्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह होत त. एकाच हे बघा एक झाड आपण दारात लावलं तर, तेआपल्याला फक्त एक त्यालाच सगळ्यांना ते आपल्याला काहीतरी फळ असेल, फुल असेल आपल्या कामात येऊ शकतात, तुम्ही जर शेती केली त्याच्यावर तुमचं जस सगळं उदरनिर्वाह होतो.
हो.
विचारधारणा कशी आली? कि लोकांची कि तुम्ही कटेरी झाड दारात असलं क त्याला राहून द्यायचे त्याला तोडून टाकायचं. हे चुकीचं आहे का नाही? आपण दोघं बाजूने विचार करू शकतो. तो नाण्याला दोन बाजू असतात, आपण एक बाजू नाही बघू शकतो त ना दोघं बघायच्या ना? हो आणि दारात झाड राहिलं तर मग ते अशुभ. आणि शेतात राहिला तर शुभ. असं कस का?
आणि त्यांना सावली म्हणजे आता लिंबूच जरी झाड असलं तरी त्याची सुद्धा सावलीना भरपूर दाट आहे आणि त्याची सुद्धा सावली ना भरपूर दाट आहे आणि त्याच्यावर सुद्धा पक्षी बसतात जिमण्या असतील म्हणा किंवा ते लहान लहान जे येतात त्यांच्या ते आपल्याला नाव माहिती नाहीत असे पक्षी सुद्धा त्याच्यावर बसतात त्यांचा एखादा खोपा करतात छानपैकी म्हणजे आडोसा घेता
लिंबूच्या झाडावर चेमण्यांचा जास्त खोपा असतो कारण कि ते काटेरी असता मग दुसरे प्राणी तिथं फेरफटकाने मारू शकतो साप असेल किंवा हे उंदर पण असता मोठे मोठे ते पण झाडावर चढता
हो हो हो
तर मग ती ना त्या झाडावर अगदीच सेफ असते आपण म्हणून सुरक्षित म्हणून ती ना लिंबूच्या झाडावर आवर्जून खोपा बनवते चिमणी बघ चांगले आहे ना झाड लाव ते काही चुकी च नाहीये
चुकीच नाही हि समज आहे कि बदामाच झाडदारात राहुणी म्हणतात काटेरी झाड दारात राहू नये पुन्हा अजून जांभळाचं झाड राहू नये दारात तर नेहमी प्रॉब्लेम काय होत
नाही म्मी तोच विचार करते ना एक एक बाजूूनही भाघायची ना नाण्यात दोघं बाजू बघायच्या शेती करता ते चांगलं दारात लावलं ते वाईट असं कस काय मग शेतातही लावणं वाईट ना
नाही लावायचं मग शेतात लावायचं मग श शेतात ला पण पैसा कमवायचा
हो आपले दहा मिनिट झालेत ऐका ना दहा मिनिट झालेत आपले छान वाटल तुमच्याशी बोलून
थँक यू